हा बोल
आला राधे हा म्हजे सला आला हा येते येते येत येत येत ब
चल तेच म्हटल की बोलून राहिली तर त या कॉल तरी होऊन जाईन तेवढा
हा होेल बरं लक्षात आलं पहिल्या तर पा दहा मिट झा आपल्या बोलून
ते काय लवकर नाही लक्षात येत तर लवकर लक्षात येत नाही त्या गोष्टी नंतर लक्षात येतात
ह
ति बी आता मम्मी तर अशी असं येईन कि बा तिला पण पूर्ण पैसे येऊन ग्यायला पाहिजे होते मी तिला काय बोलली होती मतलब तूया बी कर पाप्पाच बी करून घे म्हटलं
मी ब लाणार तेच म म्ह मी तेच ला के या आले होत तर मग मम्मी म्हणे तो काय टाइम दिघता तो काय इतकीच देर बात करे का मग ूे गि इछ बोला आपण चालू दारूर् बती तर चताा ना होत त
हा
आता गयकाशी बोलते की नाही ग
हा
बोयचा बाकी एचा आवाज बलायचा आवाज तर चालूच राय
हम
एरपटंग का कोण आता नाही कोण लावला बून
अय आता मला परत इचा फोन आला होता मंगल आ त्याचा
काय
म्हणे तू या फीड मध्ये तिकड विचारून पाय म्हणे कोणी अ कामाला हे लागत असेल म्हणे पुण्या साईडला तर मग हचं नाव सांग म्हणे माझ्या सुनेला
म्हणजे
तिच्या सुनेसाठी
ह ह ताई
कामाचं हा पुण्या साइड ला असं असेल तुझ कोणी ओळखीच तर मग तीलच नाव सांगबा ती करदिन म्हणून अस म्हण्टलं माझं ग्रामीण कसंय म्हटल माझ काही शेतीच थोडीहाय म्हटलं ग्रामीण पाहिजे म्हटलं खेड्यांवर जावं लागतं म्हटलं त्याच्यासाठी म्हणे ते जायच ती पण ऑडिट गिडीट करायची म्हणे ग्रामपंचायतीचे अस तस तू जशी जाती म्हणे तशी ती पण जायची म्हटलं बरं विचारून सांगेल म्हटलं मी असलं कधी तर म्हणे त्या च तर काही तुझ्या काकांनी मा मामाांने करून नाही दिलं म्हणे त्यांच्या वरं ला विचारलं त्यांला सांगितलं करा, करा, ते करून नाही दिल म्हणे तस हे ऍपच तुमच्या इकडच्या साईड न आहे का म्हणे काही किंवा मग असं कान तर मग तिला सांग म्हटलं काही नियम आहे, माला पंचायत समितीवरून आलेलं आहे मी
ते हे निघालेले आहे ना म्हने, त्यांना तर ते भावजी देत नाही त्यांना आप आ आ आप गुगल पे नंर जाते हे ते आपल्या खात्याले पैसे ना
हा!
मित नाही हो असं असत तर तू शके ति पै नाही
माया खातात तर काय म्हण मी तेच बोलली माया खातात का पूजा तेच म्हणे म्हणे म सासू म्हणे की असं, म्हणून म्हटलंय हे पहा बाई विष असतर करा, आता नीट वर्ष दीड वर्ष झालं म्हंटल माया याच्यावर चालू आहे म्हटल पण माला कधी अस का प्रॉब्लेम
रेकॉर्डिंग ना वॉइस रेकॉर्डिंग होते ना आपली
हा!
म्हणून हे ते
ते व्हॉईस रेकॉर्डिंग आता हे तुला जे टाकलं मी
ह
तुला टाकला ना ते लिंक, त्या व्हॉइस रेकॉर्डिंग त्या लिंकवरील येईल आता म्हणजे दुसर्याच बोलणं तुला येईल, तुझं बोलणं दुसऱ्याला जाईल आणि तुला दुसऱ्याचं बोलणं ऐकायला यील मग ते तू ऐकलेला बोल ना तिथ लिहून यील लिहून आल्यावर तुन ते वाचायचं, त्याच्यात काय दुरुस्ती करायची काना मात्रा उकार टिम्ब ते बघून मग ते रिपेअर करून, मग ते सबमिट करत जायचं
मग ते काय झोपताना ऐकायचं आण मंग सबमिट करत जायचं पटापट, पटापट, जेवढे होतील तेवढे आता मी त ते किती माये बत्तीसशे की छत्तीसशे झाले होते माये
हो
ना तेव्हा कुठं माझं ते सबमिट झालं पूर्ण म मी काय झोपाच्या टाइमला अशी रिकामी बसली तेव्हा मग मी घ्यायची ते वाचून न द्यायची सबमिट करु हो!
ह्
अस आता कोणी बी पैसे देईन, त आपल्याला रिकामीेस थोडी पैसे देणार आहे
नाही व ते त आहे
मं!
च
भरपूर दूरपर्यंत चालू येते आजच
जाऊ स चांगाय राहि नाहीद्या
ऊ! काय?
एल्ले आली
हा!
नाही झोपेल ये त्यो अजून ठेवते आता मी ठेवीन तेवा ती ह ह ह
हूं लक्ष्मी येऊन राहिली येऊ दया मी तर तिला बोलली होती म्हटलं तू यात झालं की पप्पाच जेसम म्हटलं करायल वैशूला तिनें तो फॉर्म भरला असता फक्त पप्पा लईटास पडून गेला असता पप्पाचे बी झाले असते चार पाच कॉल
गुवारी पतला ना ते चहा झाला हा
हम् आता भाहऊजी उठलेली झोपलं नाझं
नम्े उपय निमष एकोणीसातले साडेसात वार्ष दिवस होते राजू आणि तीन वाजता ध होते राजा आम्ही आल्यावर जसे त मी त्यांनी साडेसहा वज सात ोडी सा सात ला
आता म भोजी फोन कराव लागेल पाचशे रुपये ट्रान्सफर करा म्हणा लागेल
ह म्हणजे काम
हम्
ह अ चाले होते तुम्ही ग
आमच्या इथचा मस् पाऊस चाले
अे होछ ब उायचं
आणिजथ काल पासून पाऊस सुरू झालाय तर चालूच आहे
बरं आहे नाही आ तितकं गरम होय आगाई का आता पावसाची सुरव तलालाज आगाही ह पावसाळी
हम् कायत रेनु मावशीला परत पैसे आले आता परत सात हजार सातशे रुपये आले ट्रान्सफर करायला सांगू ट्रान्सफर यय लाईनवाल्याला ट्रान्सफर सर पूर्ण पूर्ण पैसे नाही टला आणाला ट्रान्स करतो
बर एक महिले मोठ्या भावाने घेतले श्लोक भैयाना लोक भैयाना घ्या मा घेऊन राहिला आता तू घेऊन घे चालते पुढचे आले की मग त घे पुढचे आले वि
हिले आदेशो आता आलेलेन्मांतर ते ते ते ख
ते म
त्याच्यातन माझ्या लाईना येऊन जाईन मग त्याच्यात माझ लायना येऊन जाईन मग चले दिले चले दिले मग आता मीच राहिलो मला मग तो झाल्या मग माय सईन काय केलं मग माय सगलं झा ह मी टायमिंग पाहितो मी टायमिंग नाही पाहून राहिली ना
नाही बघितलं मी आठ मिनिटच झाले
मी जसना मी स्वयंपा करून राहिे पुढत मी लावून घेते फोन तिकडं पडेला नाही
नाही आठच मिनिटच झाल
पाकडून जाली आहे
नाही ना मग मी ते सग ल म्हट लहान जेवढे कॉल होती तेवढे करून घेऊ तू या याच्यावरून ह मग त्याचे पप्पा आले की मग त्याच्या पप्पाचे बी नऊ कॉल बाकी आहे मग त्याच्या पप्पाचे बी नऊ कॉल पूर्ण करून घ्याव लागतील
याच्या आातशी सुरू केली का खायचे
साईच्या आत सुरू केले मी काल सुरूत न ते होत त्याच सीम त्याच्या पप्पाच्या याच्यात होत ना मग काल सुरुच नाही झाले त्याचे मस सुरू केले त्याची
अर सकाळी ते फो तर घरीच राहिते सकाळी मी मध्ये मा का काय
हा ना आता उद्या मला नाही मैत्रिणीकडे घरभरणीला पण जायचंय
कध
उद्या दुपारी जायचंय घरभरणीला आपण आता सकाळपासूनच उद्या हे आहे ट्रेनिंग वर्सिटी मि येणारे परत दिल्लीचे चेक करायला आता परत ती मॅडम बोलवते की काय काय माहिती
होम
तिनं बोलवलं की मग प्र्यिकच गाळात बसावं लागल
ते आज आम्ही होतो ते आज आम्ही कडी केेलो होत
हा नाही आज मी पंचायत समिती जायला होती ते पंच
च्या मंगळवारी त्यांची सकाळची ड्युटी होती मग दिवस पाडय लागल म त्याच्या नंतरच्या मुमध्ये जायचं आता त्यांच्या ऑफिस मध्ये कार्यक्रम आहेत त्यांच्या कप्पलीचा कार्यक्रम तर तिकड जायचंय स दिवसभर त्यांचा कार्यक्रम आहे त तिकड जायचं मग कधी मेळकळीकळी जायचं म्हणून मग हे आज प्रॉब्लेम लाली दिवसी नाही पडणार काम
हा.
म्हण म्हणे म्हा,, म्हणून मग आज उूने आता पाणी आता काम पा. कस वता चांगली का?
हा ना,, मला बी तेच ऽआहे आताऽ प्रश्न, आली तर चांगलं, नाही तरर मग गेलं, ऽऽ
हेतः एको दिवसात आली सांगतेऽऽ
हम्म, हो, आता ते काय? आपल्या हातात तर नाहीयेऽऽ
हम्म, हा, हम्म, तित हाय. काय?
पाय ग,, पाय.
झालं का, थांब.
हा.